का आला नव्हता काय. पहिले नव्हता आला आता आला पहिले. लाला म परत लवकर येतोस.
नाही पहिला नाही, आलं मग आता आलं उचलला, हे किती मिनटं बोलणे आता हो.
हा एवढं हाय. क ना अजून एक घ्या म्हण झालं. हा पैसे घाल नाही त्यां निघा दहा दहा मिनिटांची सांगले. म आता. दहा दहा मिनटं बाय का याड आहे. का बोलाला. पण मग ते अस आहे. समोरची बाय बोलली. तिला त्याचे ऐशी रुपये मला शंभर रुपये.
हा आपल्याला पैसे समोरच्या वेळे येत ना आम्हाला पैसे आहेत. त्याच्यात. काय चालू आहेय मग.
ताम
हा हो का
हम दाडी सुयावरच आमची.
हव का.
मीटंगला होते आजच्या.
हा आजची मीटिंगला होते ना. ते होणाला संप संपत लढले काम राहत्या.
ए जीम घ्यायचंच टेन्शन खर.
पहि ती हा ती सभा घ्यायला. घेनच लाग ती शेवट, शेवट का वय ना, सुप्रडमला तच लागत लिओची सवाच लागत त्यांला.
सुप्रिम मॅडम फिरायला जायल जरी जाते इतकं बला.
कुठ कायले.
स्टटास फाल नाही का.
हळदीला जाय ना अत कुडं.
बाहेर टिकणी जाऊन सुद्धा एवढा बोलत्या.
हा बाहेर असले बोल तघणच हा. क कस गिरणी आणली का भरदंड काय एकदा नक गिर कस म्हण उचरपट फोन करी पुन्हा पुन्हा द्याचीथ राह द्या इथे दाराशी का
हॅलो हॅलो हॅलो
हा
हॅलो